हॅलो आवाज येतोय.
हा बोला हा बोला ना येतोय आवाज.
येक.
काय नाही काय नाही.
हला.
तुम्ही काय करताय.
काय बसलोय.
काही नाही बघ आहेय.
बाकी लमचनाग सांगाय नाही काय. जेवल आता.
हा हा.
ह आत्ता जेवलो आता झोपायचं आहे र.
हा हा काय काम करता तुम्ही.
आं.
काय काम करता?
काम बीम काय निवांत असतय.
हा, हा, हा. हा, हा, हा. म्हणजे, काही काम वगैरे काही नाही. व्यवसाय काही नाही.
काय व्यवसाय असा काय नाही. निवातंय.
हां, ह.
तुमचं काय चालूय?
आमचं आहे. ठीक चालय. आमचं, आमच्या हज नवऱ्याचं, हे आहे हॉटेलय.
हा.
त्याचा व्यवसाय आमच्या नवऱ्याचा. आम्ही काय घरात घरात असतो. शाकाहारी, मांसाहारीच.
होय. हॉटेलच नावकाय?
हॉटेलचं नाव, दैवत.
होय. काय, काय मिळते?
काय, शाकाहारी- मांसाहारी जेवण मिळतय.
त्यात, काय- काय खरं शाकाहारी मांसाहारी म
को चिकनचे प्रकार, मटनचे प्रकार. व्हेज मध्ये पनीर. काजू पनीर. किंवा हंडी. असं म्हणजे अ हाफ- फूल अशा गोष्टी सगळ्या. जस आहे तसय. रोटी भाकरी. अन लिमिटेड नाही आहे. अनलिमिटेड आहे. किती खावा.
पैसे नाही.
पैसे नाही. पैसे नाही म्हणजे, पैसे आहेत. पण
हा, ताटाला जेवढे तेवढेच रेट. पोट भरून खावा.
असं हाय होय.
हम.
चिकन मध्ये, काय -काय प्रकारयत?
चिकनमध्ये, चिकन मालवणी आहे. चिकन फाय आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे स्पेशल दैवत चिकन थाली आहे.
हा. काय काय असतय त्यात.
त्यात, चिकन मसाला असतो, म्हणजे फ्राय
मसाला, खिमा वाटी, भाकरी, तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी.
हा.
एवढं सगळं प्रकारय. कांदा- लिंबू. भाकरी - चपाती किंवा रोटी. आता सध्या, चपातीच तसा जास्त होत नाहीये. गॅस नसल्या कारणाने. फक्त भाकरीच आहे. भाकरी चुलीवर. रोटीच काय भट्टी अस बटर रोटीय. नानय.
होय, चांगलंय की मग.
हो.
बरंय, बरंय. एकदा जेवाय येतो. बघुया कधी.
हो हो नक्की या तिकडचं सगळं आस्वाद घ्या मॅपला जरी तुम्ही टाकलात तरी तुम्हाला होतय या तुम्ही कधी हा माझ्या हजबंड नवऱ्याचा नंबर जा तुम्ही मॅपवरच असतो त्याच्यावर फोन करा आणि या
बरं बरं चालेल चालेल टायमिंग आहे काय?
टायमिंग साडेसात ते साडेसात ते साडे म्हणजे अकरा पर्यंत रे संध्याकालच.
आणि सकाळी?
सकाळचं नसतं कारण की ती पूर्ण लईन संध्याकाळचीच
कारण आम्हा सकाळी जेव्हा असल तर?
सकाळी जेवण नसेल तरी तुम्ही तिथे दुसरीकडे अव्लेबल असेल सर तुमच्या आजूबाजूचा आवाज मला नको आहे. काही डिस्टर्ब होतं का कॉलला चालत नाही.
ठीके ठीके चालतंय.
हा.
ठीक आहे बघूया एकदा नक्की येतो.
हो हो.
भेट देतो कस काय क्वालिटी क्वांटिटी बघूया कसं काय.
हो तुम्हाला खूप आवडेल आमची क्वालिटी क्वांटिटी
बघूया बघूया.
तुम्ही कुठे राहता?
आम्ही हाय इचलकरंजीला
अ कोल्हापूरला का?
हा.
हा.
बाकी?
बाकी काय नाही बघा चालय तुमच्या घरी कोण असत?
कोण नाही निवांत असतोय एकटाच आहे.
का तुमची फॅमिली वगैरे कोण नाही का?
नाही नाही सध्या एकटाच राहतोय मी कोण नाही.
होय हा लग्न वगैरे झालं नाही का?
झाले की.
मग कोण नाही म्हणता का बायको सोडून गेली का?
ह ह.
हा हा.
नो.
बाकी निवांत आहे?
हो हो निवांत निवांत.
आणि काय काय नवीन काय?
नवीन काय नाही बघा हाय चालय ठीक चाललय.
हा हा.
चालेल ठेवू? हॅलो हा आपले अजून काय बारा मिनट झालेले नाहीत पाच
आता काय करायचं त्याला?
कट करा.
कंटि्यू बारा मिनिट लागते ना?
हो.
मग आता बधी ठेवल्याव कसं जाणार ते?
च च चं तेच ना. बोला म तुम्ही असं रुटली रुटली गोष्ट. ते बोलता म्हणजे असं निवांत बोलत नाही. चचं डायरेक्ट तोंडर. पैसे मिळणार नाही
वाह.
दुनिया सब पैसे पे चलते हैं.
अहं हा ते मी मी अहं हं.
बाकी आणि काय?
आणि काय नाही बघा. चाललय व्यवस्थित चाललय. सगळं ठीक चाललय. बाकी तुमचं सांगा, तुमचं काय काय तुमच्याकडचं?
काय नाही आम्ही निवांत असतो वो काय नसतेय आमच्याकड रिलॅक्स असतय-
मग तुम्ही काय अंबानी किंवा हे आहेत का?
असल काय नाहीवा. असल असत मग
हं मग तेच ना तुम्ही निवांत असता. मग तुम्ही व्यवसाय काय करता? घर कसं चालवता?
चालवत नाही काय आता आता चालवायचा पुढे प्रयत्न चालू आहेत हे अप्लिकेशन घेतल्यावर.
आं हां हा हा
हेच चालू करायच हाय.
आहांहा.
त्यातून कमाई करायची आणि मग घर चालवायचं.
हम्. हम.
म्हणजे काम करायच लागणार नाहीतं.
हो. हो.
त्यासाठी - -
मला साईटचा आवाज लई यालायं. कोण ओरडाय लागलयं?
ते बाळ हाय ओ आमचं.
होय.
हम्म.
तेला एक चॉकलेट देऊन गप्प बसवा की मगं.
आम्ही चॉकलेट तेन देत नाही लहान मुलांना.
मग काय कॅडबरी देतायं काय?
भाजी भाकरी देतो.
खात्यात काय?
हो. चॉकलेट खाऊन माहित नाही त्यांना अजुन.
होय.
हम्म.
अच्छा.
हा. हा.
बाकि काय आणि.
काय नाही तुमच्याकडे कोल्हापूरला, इचलकरंजीला बघण्यासारखं काय हाय?
इकडं काय हाय. महालक्ष्मी मंदिर.
हम्म.
जोतिबा, पन्हाळा, रंकाळा - -
हम्. हम.
पंचंगा नदी शुद्धा.
शुद्ध.
हा पवित्र.
फिलर करून येते का नदी.
नदीच पुोणे फिल्टरचे आहे.
त्यातलं पाणी पिरकी कायला अमृत पिल्लार काय आहे.
अच्छा चांगली गोष्ट आहे.
त आमच्या इतर काही घरात फिल्टर नाही.
हम्म.
पाणी घातलंय ते चांगलंय तेे.
हा हा.
आणि.
आणि काय नाही बघा चाललंय छान चालय सगळं व्यवस्थित आहे पाऊस पाणी आहे का.
पाऊस नाही आता आठ दिस पाऊस झाले पत नाही.
हा हा हा.
रम छंद आहे ऊन बडली.
ह.
पावसालाही सांगतो फांून पावसाला क
नाही नाही सांगायची गरज कशाला ते न्यूज मध्ये कळतय ना.
अनक.
आणि काय नाही होला चालेल ठीक.
बोल.
बोला.
काय म्हणता नाही.
आणि काय नाही बघा चालय.
तुमं काय झालं.
आां.
तोम तोय काच आहे म्हटलं.
आमचं काय नाही चाललंय व्यवस्थित ठीक चाललंय. काहीने निवाांत आहे.
हम.
तुमचं.
परस होत नाही का.
नाही हो आम्ही जरा बाहेर आलोय आमच्या नंदुबाईंच्या घरी. दुपारी आम्ही सोपा घालतो नंदुबाईच्या घरी आलोय जरा.
हो. हा ह. ् बला.
बोला. आणि काय विशेष काय नाही बघा चाललंय ठीक मजेत. बोला.
कावाकीेस.
तुमचं शेत वगैरे आहे का.
काणी शल्बत काणी.
म तुमचं आहे काय तुमच्याला.
काय नाही घेऊ देऊन झपायचं.
ह का
ह-
हा- हा -हा
मटकेश